हॅलो
येतोय आवाज.
हा येतोय आता
ये बारीक आवाज येतोय ग हा हा इलआता बोल बोल.
हा.
तुझ्या मोबाईलला जेव्हा आपण कॉल चालतो ना तेव्हा पण ना डबल आवाज येतो.
माझा डबल आवाज येतो का
हा नाही माझाच येतो ग.
तुमचाच तुम्हाला येतो.
हा अस ठीक हे जाऊ दे. जाऊ दे इग्नोर करू आपण त्याच्याकडे हम्म
बोला.
अग तुझाच आवाज पाहिजे मम्मीचा नाही पाहिजे. नाही असं काही नाहीये हम्म
कायं करतांय कायं नाहीं जेवायचं काय स्वयंपाक
स्वयंपाक शेपूची भाजी हे, खिचडी हे. लोणच हे पोळ्या सकाळी इडली केली होती आम्ही.
हा का
मागच्याच रविवारी बनवायची होती पण मग इडली सांबर.
मम्मीला मम्मीला आम्ही बी केली त ना मम्मीला सांबर कस करायचं आठवण येत नव्हता डायरेक्ट तुझ्याकड मोबाईल हेना आ म आम्ही मोबाईल वर न केला आता.
आम्ही बी तेच करतो मोबाईल बघायचा रेसिपी बघायची ते सांबर बनवायचं त्याच्यानंतर हिरवी चटणी.
मग चटणी ना त्याच्यात खोबर. खोबऱ्याची चटणी एक करते आणि
हां
सांबर.
मग ते खोबऱ्याची चटणी कशी बनवते?
ते खोबरं वगैरे दळून मिरच्या
खोबरं दळायचं थोडस आलं, थोडं काय म्हणत कोथंबीर, हिरवी मिरची त्या थोडेसे शेंगदाणे टाकायचे.
हा हां
अ डाळ्या टाकायच्या आपल्या थोड्या.
डाळ्या कोणत्या?
आ हव दाळ्या.
आपल्या ह दाळ हा हा हा दाळ.
त्या डाळ्या तुम्ही काय म्हणता त्याला?
डाळ्याच राहतात वाटतं त्या.
हां त्या दाळ्या टाकायच्या आणि दळून घ्यायचं ते.
ते हा.
आणि ती फोडणी नाही द्यायची त्याच्यामध्ये तडका टाकायचा.
हा तेलाचा तडका द्यायचा जिर हा जिर तेल मोहरीचा हा हा हा. हां
असं.
ह
तुम्ही काय स्वयंपाक केला मग?
आम्ही कारल. ते जरा शेंगदाण्याची चटणी अ खोबऱ्याची चटणी केली.
हम्म हम्म.
आणि पोळ्या.
हा का.
मी आता पोळ्या केल्या. हा ना आवघडचना मग.
आ हां का. ह्
म्हणजे करू लाग ते क कर करते म्हणजे मम्मी जव जवळ राहिली तर मग ती शेकू लागते मी करते.
हां का? मग काय हळूहळू हम्म
मग भाज्या असं मला म्हणजे स्वतःहून ना असं म्हणजे काही जास्त टाकलं जाईल कमी टाकलं जाईल असं वाटतं मग आजी नाही तर मम्मी कोणी सोबत राहिलं का म हळूहळू म्हणजे टाकू का नको करू का नको.
आणि जेव्हा स्वतःवर येयील तेव्हा करावं लागेलच ना मग जाऊ दे एका दिवशी तिकखट खाऊ दे.
ते किंवा तिखट होऊदे.
स्वतःलाच तिखट आवडत नाही.
नाही तिखट नाही बाई मी काल कालच ॲडमिशनला गेली होती ना काकुंकडे मग त्यांचा मसाला म्हणजे तिखट खालच पुुढ असा असा डायेक्ट कानातन धुवा निघायला लागला होता डायरेक्ट बेक्का सगळ्यांनी खाल्ल्या आणि माझ्या कानातन दुर नीघायचा कायचा बापरे काय करू आता.
हा का.
हा का भाजी भाजी पण होती कारण का कारल्याची भाजी होती ती पण मल तिखीच लागायची. सगळ तिखट लागायच आहो हो म्हणजे तीकट खाल्ल का माय डायरेक्ट ना डोळ्या ट पाणी बी यायला लाग त, मग धुवा बी निघायला लागतो, आण लाल होऊन जाते पूर्ण डायरेक्ट.
हा, नाकातून पण, पण पाणी येतं तुझं.
अस सगळं एकदम चालू होऊन जात.
हा ना, हम्म.
पाणीपुरी खाता, पाणीपुरी खात ना भी ना असं, एक खाल्ली जाते नंतर काय वाटत नाही, पण ना आग व्हयला लागते नंतर
ह हा अण पाणीपुरी पण तुला तिखटच लागते अजून.
लागते न मी दुकानावर सुद्धा रडायल लागली होती. तिखट नइ खाईची, तिखट नही गोड मी मिक्स असत ना, मग सगळीच गोड खाली तर काय मजा
हा नही आधी तिखट खाऊन घ्यायची आणि मग गोड घ्यायची.
हा.
असं म्हणजे तिखट पण नाही हो लागणार आणि तु दुकानात रडणार पण नाही. हा.
मयूर
रक्षाबंधन ला जाणारे?
बघू आता मा सुट्ट्या भेटला जाईल, आम्हाला सुट्टयाच नई, दिवाळीला पण काहीतरी म्हणजे सनानपूर
हा का मयुर अभ्यास करतोय.
हा.
होमवर्क, पाठांतर, न्यूटन्स लॉ.
हा.
ह्, न्यूटनचा फर्स्ट लॉ ये, सेकंड लॉ, थर्ड लॉ डिस्टनस, डिसप्लेसमेंट, मोमेंटम, व्हेलसिटी स्पीड, हा मग फायनल व्हेलोसिटी, इनिशियल व्हेलो सिटी, याच्या सगळ्या डेफिनेशन, त्यांच्यानतर त्याचे फॉर्मुले
हे सगळे त्यांना पाठ करायला लाव, सगळं लक्षात ठेवन पडत.
अ म्म. आता हे जे आहे ना, तेच पुढे पण दहावीला आहे, पण थोडस वेगळं राहणार आहे.
हो ना?
हा मी आता जेव्हा दहावीला शिकवलं ना, तेव्हा ते उम्म तू आता सेमीला ये ना मी मराठी ते शिकवलं, म्हणजे नववीला जे प्रमय आहेत
तें आहेत ना? हा हा, ते दहावीला नाहीयेत, पण त्याचाच सहारा घेऊन कोणते मुद्दे सॉल्व करताय. हा म मग तुम्हाला नववी शिकवलं होत, मग नववीत आता तुम्ही तेव्हा केल होत, मग आता तसच इथंय म्हणजे पुढे ति ले मला लंपुडे असं तसं होत.
आता कोणतं ते, समांतर भुज चौकोनाचा जो प्रमय आहे, तो मला वाटत नववीला आहे, आता समांतर भुजला
म्हणजे तुम्ही मराठीत पण शिकवता का?
हा, मग दहावीच्या मुली माझ्याकडे मराठीच्या यत ना.
ते मराठी शिकायल थोडं जड जात.
नहीत काही नही होऊन जात ते, हम् समांतर समांतरभूज चौकणाचं ते नववीला प्रमय
आणि त्यानंतर मग ते दहावीला त्याचा सहारा घेऊन बाकीचे सॉल्व करायचेत. तुम्हाला फर्स्ट चॅप्टर होतं बघ?
हा हा, ग्राॅविटी तिष्ण काय होतं काय माहित नाही याच पाचवीच मॅथ्सच. माातचं का माातचं पहिलं माझं पहिला काय होत त्यात फर्स्ट आम्हाला अल्जेब्राच हे ना अ इक्वेशन होते. आणि मॅथ सेकेंडच.
आग ताई तुला ज नाही ग फर्स्ट ला तुला आहे ना सेट चॅप्टर आहे. नाही नाही ते दहावीला नाही नाही ते नववीला आहे आणि दहावीला आहे का अ काय होत हा इक्वेशन हेत इक्वेशन हेत ते क्रेप्स इक्वेशन.
क्यो नाही
हा क्रेपशे त्याच्यानंतर फॉर्म्यूला यूज करूनये डेल्टा‌‌ असं आहे ते
हो
हा हे स कन सांगत होती लय अवघड बरं का नाहीई आता मयूर कसा करल तर करो दहावीला.
ठीक आहे ठीक आहे
आम्हला डपलोमाच्या फर्स्ट इयर ला फक्त मॅथ नंतर सेकेंड इयर ला थर्ड इयर ला ना नाहीये
हो का
केमिस्ट्री फिझक्स अ कोडींगे
हम् हम हम
डंग वगैरे. जाऊन ल्ज पायथॉन हा. हो ना मला कोडिंगचा म्हणजे क्लासेस लावायचे आहेत पण मग आता तिथ चल मध्ये म्हणजेच कॉलेजला आहेत वाटतं क्लासेस तिक्री.
नाही कॉलेजला नाही आहे एकदा तुझं हे पूर्ण झालं का कमप्लीट ते काहीतरी अ तीन तीन चार चार महिन्याच असतं काहीतरी कोर्स असतो तो त्याचे एक्स्ट्रा पेमेंट अ एक्स ट्रफी असते त्याची भरपूर फी असते त्याची पण पण आयटी सेक्टर सा हे पायथॉन जावा सॅबचे कोर्स हे लही उपयोगी आहे
हा ना
आणि ते त्याच्याच रिलेटेड आहे ना तुमच्या
हो हो आमच्या म्हणजे फर्स्ट सेकंड कोडिंगच्या लॅपटॉपच्या येतात. अ
मी ना जॉब करायची एका ठिकाणी कॉल कॉलिंग जॉब करायची ना तर त्या ठिकाणी होत हे सगळे क्लासेस नंग मना
घ्यायचे का ते
ते घ्यायचे आणि आपण मग जे इन्क्वायरी करतो ना त्यांचे त्यांना ना आपण कॉल करायचा की इनक्वायरी केली तर मग तुम्ही ऍडमिशन कधी घेणार आहे असं.
अ
ह कोणी मग ट्रू कॉलर वरून करायचं कोणी गुगल कराय अस आपण त्यांना कॉल करून विचाराय तुम्ही ऍडमिशन कधी घेणार
तिथं करायचं का तुम्ही
मी जॉब करायची तिथे हा कॉलिंगमध्येध्ये असं तेव्हा मला कळालं की हे सॅप नंतर हे मग ते आयटी मधले लोक पण यायची तिथेथे कोर्स करायला
हां मंग त्यांनां
हम्मं मंग मलां कळंना असं पणं कांहीं आहे असं
थांब
हम्मं. जेवायलांच वाढलं होतं आम्हीं बोलं नां
तिथं म्हणजे कसं होतं म्हणजे शीक म्हणजे पहिल्यांमध्यें जातं म्हंणे थोडां हांत पणं नंतर नंतर मंग कळांयला लागतं सगळं
हो ते कोडिंग लँग्वेज आहेत नां त्यांमुळे कळांय लागतं आपल्यांला समस्तं
आम्हि जेंव्हा येऊं टोपलां बघितलां त्यांनां तेंव्हा म्हणजे अ डबल इन्व्हर्टे नाहीं गं पाऱ्याचं आहे मंग डबल एंड वाटे म्हणजे असं ब्रॅकेटमध्यें सगळं असं टांप थेरी कल्ली लिहांयचं तिथंण लँग्वेज सेम पणं सगळं थेरी कल लिहांयचं
हां कां मी मध्यें नाहीं जायची म्हणजे तो कोर्स चालूं असतांना कायं शिकवतांय थेरी पणं असायचं प्रॅक्टिकल पणं असायचं पणं तिथे होते हे कोर्स मी जेवणं करूंन बोलूं कां हो ठीकं आहे. भीलां जे